ह
हा बोला ना...
मला आज काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा आहे हो काहीतरी रेसिपी सुचवा... चना..
ह अ काय कशामध्ये खायचंय म्हणजे... अ व्हेज नॉन की असच स्टार्टर आयटम्स
फिश मध्येच खायची इच्छा आहे पण काहीतरी चटपटीत हवंय थोडस...
हम्म हम्म फिश हा कालच आम्ही फिश फ्राय केला होता. पण काय झालं माहिती का आम्हाला आपलं सी आपल्या समुद्राचा मासा आवडतो...
हम्म हम्म...
काल गेलो आणि आता सीझन बंद होतोय, पावसामुळे. तर मग ग असे खूप भाव वाढलेल्या माशांचा समुद्राच्या. म्हणजे सुरमाई डायरेक्ट दोन हजार. अ पापलेट डायरेक्ट पंधराशे. असा भाव होता आणि त्याच्यात पण ताजा नव्हता, मासा. घ्यायचं म्हंटलं तर. मग आम्ही ना एक नदीचा तो आमचा आहे फी अ मासेवाला तो चांगला ओळखीचा. मग त्यानी आम्हाला एक सजेस्ट केला की, हा आहे म्हणे हा छानय. आहे तर घेऊन जा. काहीतरी किरकिर हे असं काहीतरी नाव हो त्याच. ओले बोंबील सारखा होता. मग तो आणला होता मी. आणि मग फ्राय पण केलं होत त्याचे, आणि भाजी पण केली होती.
मला फ्रायची रेसिपी सांगा ना. भाजी तर मला नाही आवडत. कालवण वगैरे असं.
हा, हा, हा. फ्राय साठी मी काय केलं, मग आ आता म्हंटलं तो नदीचा आहे तर त्याला थोडासा वास असतो. नदीच्या माशाला. तर मग त्याच्यासाठी मी ना ज थोडं जास्त लिंबू त्याला पहिले पिळून घेतलं त्याच्यावर.
हम्
आणि मीठ लावलं आणि हळद आणि थोडीशी मिरची पावडर लावून यांना ठेवलं थोडस. दहा पंधरा मिनटं. मग ते ठेवल्यानंतर, मी इकडे आम्हाला भाजी पण करायची होती. मग भाजीची तयारी करून घेत मग तेवढ तेवढ्या वेळात ते झालं थोडस मुरलं ना मसाला. तो वास पण थोडा कमी होऊन जातो, लिंबूमुळे. मग त्याच्यानंतर मी शालो फ्राय करते, डीप फ्राय नाही करत.
अच्छा.
अग काही वेळेस लतपत पण करते. माझ्या मिस्टरांना न रव्याचं नाही आवडत. त्यांना असं फक्त आपलं याच आवडतं, मसाल्याच. म लतपत पण कर ते पण मग काल तो ओले बोंबिल सारखा होता, मग थोडासा रवा लावला त्याला म रव्यात पण मी काय केलं, केलं, सगळ आपला मास फिश मसाला
हम्
आपलं मिरची, अ थोडस माझा घरी आहे माझा मसाला तो टाकला आणि मीठ टाकलं आणि थोडंस तांदळाचं पीठ टाकलं त्याच्यात. त्या राव्यामध्ये. ते सगळं एक एकत्र केल आणि परत जे मी अ मासे ठेवले होते ना मॅरिनेट होण्यासाठी थोडा वेळ, त्याच्यात पण मी परत थोडं - थोडं मटेरियल टाकलं. तेव्हा मी थोडस टाकलं होत ना, जस्ट थोडस वास वगैरे जाण्यासाठी, आणि ते मुरण्यासाठी मग मी हे परत लावलं. मग ते पूर्ण चोळून घेतलं त्याला. आणि मग, परत रवा असं वरतून टाकलं मी थोडं थोडा. मी असं जास्त, डीप नाही करत रव्यामध्ये मास नाही, नाही बारीक आणि थोडं तांदळाचं पीठ घेत ल होत त्याच्यात.
अच्छा.
आणि मी असं एकदम आता का आपण बघायच, युट्यूब वर वगैरे बघितलं का ते पूर्ण डीप करता त्या रव्यामध्ये. मी अ मी तसं नाही करत. मग ते मग काय होत, ती पूर्ण रव्याची टेस्ट लाग
टेस्ट लागते, हो.
मी ना थोडसा अस, दोन्ही साईडने वरतून हातानीच टाकते. पूर्ण दिलासा थोडा-थोडा. आणि मग माझा पॅन आहे ना, त्याला काही चिपकत नाही ते, फिश. मग त्याच्यात थोडस, हा, त्याच्यात थोडस आपल्या लसुन पाकळ्या आणि काढी पत्त्याचे पाने टाकते पहिले तेलात, आणि मग त्याच्यावर तो रवा लावलेला मासा आहे ना, तो ठेवते. मग तस आणि काय होतं म्हणजे जास्त आपल्याला माशची चव पण येते. आणि रव्याचं कोटिंग पण थोडस कमी लागतं असं छान लागत. मग त्या पद्धतीने मी केलं काल छान झाल होत मग ते पण एक करू शकतो. तुम्ही किंवा मलतपत करायच असेल ना फक्त आपलं याच मिरची मस्त मसाल्याचा मग रावा नइ लावायचा. मग डायरेक्ट आपण जे माश्यांना पहिले मॅरिनेट केलंय ना, ते तेल टाकाायच. आणि मग वरतून सगळ आपण मसाले टाकायचे त्याच्यावर. तेलातच मिरची, आपला जो तुम्हाला मसाला टाकायचाय तो थोडं मीठ आणि थोडी एक साईड शेकली गेली का मग परत पलटी माराय थोडस फक्त हलवायचं एकमेकाला आणि जास्त नाही हे करायचं भाजी सारखं थोडसच करायचं. आणि दोन एक मिनिटं तुम्ही झाकण ठेवलं तरी चालतं म्हणजे लवकरते वाफून जाते
ते का पाच मिनिटातच होतात. मासेशे पण्ना शिजायला त्याला वेळ नाही लागत जास्त.
झटपट करायच असलं णा तर, म्हणजे फ्राय प्रकार आहे तो पण अस, बिना रव्या वरे काही माणसांना आवडतं ना अस फक्त मसाल ते नुसत तिखटच खायला.
जे समजा इन केस आपल्याला तसं नको हवं असेल जसं आता हॉटेलमध्ये टि का टिक्का टाईप मिळतो ब का टिक्का
हो हो हो हो लाल
लाल रंग आहे हा लाल कलर मध्ये तो कसा बनवायचा?
त्याच्यासाठी मी काय करते आपला टिक्का मसाला आणलेला आहे मी
हम्म.
कांचाच मग आणि परत जो माशावालाय ना माझा, त्याच्याकडे पण मिळतो त्यांचा पण आपण वापरू शक तो किंवा आपला जो असतो ना एव्हरेस्ट वगैरे तो पण वापरू शकतो तो पण चांगला असतो. तर जो माशावाल्यां मी गाणला होता ना तो मला इतका नाही आवडला. मग मी एवरेस्टचाच आणते. मग मी ते त्या फिश थोडे मॅरिनेट झाले का? त्या टिक्क्याची थोडीशी ग्रेवी बनवते,
हम्म.
आणि त छोटे छोटे तुकडे करायला लावते मग माश्यावाल्याला त्या माशाचे, आणि मग ते डीप करते, आणि मग तेलात टाकते, थोडसं डीप फ्राय करते त्याच्यासाठी मी.
अच्छा, पण मग जो आपण टिक्का मसाला आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राच काही टाक ते नाही ना तुम्ही म्हणजे जसं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट म्हणा किंवा आलं लसूणची पेस्ट
नाही नाही ते मी चिकन साठी टाकते. माश्यांना फक्त मी जेव्हा मॅरिनेशन करते ना आपलं लिंबू वगैरे टाकून तेव्हा काही वेळेस येना आपली लस लसूण आणि आल्याची पेस्ट लावून ठेवते. आणि मग तसेच फिश आहे ना मग मी
फिशला लावून ठेवता ना तुम्ही, याच्यात नाही टाकत ना जी आपण टिक्काची ग्रेवी.
नाही नाही मी त्याच्यात नाही टाकत काहीच फक्त. लागला तर थोडंसं मीठ मला वाटतंय ब टेस्ट. टेहसाठी थोडं गरजेचं आहे.
हा मीठ वगैरे फक्त ते आपण चवीनुसार टाक
हो हो हो. तसं टाकते पण मग टिक्क्यासाठी ना त्या टिक्क्याच्या ग्रेवी मध्ये आलं लसूण नाही टाक खत नाही.
अच्छा.
ते मास्यांना लावून ठेवते आणि छोटे, छोटे मग त्याच्या साठी आम्ही काय करतो जे बिना काट्याचा मासा येतो ना तो बास सा वगैरे मासा ऐकलाय का?
नाही मला फक्त बघा बांगडा माहि तीय, सुरमई माहितीेयं, पापलेट माहितीेयं, हलवा माहितीय अ त्याच्यानंतरुन एक. अजून तो काय चिलाप आहे तो.
हो हो हो चिलापी अ चिलाप. पि आणि जो आहे ना चोपडा. ते नदीचे मासे आणि बांगडा, सुरमई, पापलेट. ते समुद्राचे हो. मग तुम्ही तुम्हाला जास् टिक्का करायचा असला ना तुम्ही काय करायच बासा फिश आणायचा. बासा नावं आहे तर त्याला आहे, ना काटे नसतंच म्हणजे.
हा हा.
तो आणला ना तो असा एकदम लहान मुलांना पण आपण देऊ शकतो. आणि मुलं पण आवडीने खातात त्याची चव पण चांगली आहे. आणि आता मुंबईला गेलो होतो, ना आम्ही मागे तर आम्ही ना आ आपला बेबी शार्क असतो ना. शार्क मास आहे, ना त्याच्याच प्रकारे बेबी शार्क तर तो तिथे विकायला असतो. तो मग ते लोक काय करत त्या आपल्याला त्याची स्किन काढून देता.
हम्म हम्म.
आणि मग त्याचे आपल्याला छोटे, छोटे पीस करून देत याच्यासाठी टिक्क्यासाठीच.
टिकक्यासाठी.
हो ते पण खूप छान लागत तो मासा पण टिकेला छान आहे. परत बासा पण छान आहे. इतर माशांमध्ये कसे आहे, काटे असताना मग टिक्का खायला थोडंस. तर हेऊन जात.
हो ते कसे प्रत्येक घासात काटे पण आले ना म ती खाण्याची मजा पण निघून जाते.
टिक्का कसं आहे. पण डायरेक्ट खायची वस्तू ब नाही का अस छान टेस्टी असत प त्याच्यामुळे पण मग ते काट्यावाले मासे असले का त्या टिक्क्याची मजाच येत नाय म.
तेच म्हटलं आताजत नेमका गुरुवारी गुरुवारी मी खात नाही पण विचार करते उद्या शुक्रवार आहे ना.
नाही मग मी ऐकलं होत, की जी आपली कच्ची केळी असती ना.
हम्म.
तिचा आप
नाही पण ते मजा नाही आहे त्याच्यात. मी केला तो ट्राय पण शेवटी माशाची चव ती माशाचीच चव असते. ते एवढं खास नाही लागत ते. मी ते पण ट्राय केलं वांग्याच पण ट्राय केलं पण नाही लागत. पाहिजे तसं नाही लागत.
हा हा हा नाही मी असच ऐकलं. आणि आता कसं आहे इंस्टाग्राम युट्यूब वर असं.
ते व्हेजिटेरियन लोकांसाठी ऑप्शन चांगला येते. सुरम याचे केळ कच्च्या केळ्याचे सुरमई सारखे करतात ते तस हा याच्यासाठी व वज लोकां ठी ऑप्शन चांगलं आहे पण नॉन व्हेज सा कसं आता आपल्याला माहिती फिशची चव कशी लागते. मग ते सॅटिस्फॅक्शन नाही होत त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करताय.
हो ते तर आहेच मी पण ऐकलंय मी खाल्लं ना. अजून पण म्हणलं आता गुरुवार येत तुम्हाला मग तो आयटम सजेस्ट करू.
नाही मी म्हणजे जनरली मी सोमवार गुरुवार शनिवार नॉनव्हेज असं खातच नाही.
हो हो हो.
म्हटलं आता उद्या शुक्रवार आहे काहीतरी आण व नॉनव्हेज परत दिवस झाले. खाल्लेलं पण नाहीये हम्म.
आमच्या मन घरी बंदच होतं म्हणून काल बुधवार होता मग आम्ही आणलं.
काल तसं आम्ही खाल्लं च. चिकन बिर्याणी पण म्हटलं मग असे खूप दिवस झाले खाऊन झालेच नाही आणि मला बनता येत नाही जास्त करून त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेत.
हम्म हम्म हम्म.
नाही त्यामुळेीि नाही घत. आणि ज्याला कळतात ना मग त्याला सोबत घेऊन जाते. त्यांच्याच त्याच्याने घेऊन येते.
खेकडा खाल्लाय का खेकडा.
हो खाल्लाय.
खेकडा तर एकदम छान लागतो.
छान लागतो ते त्याच्या अंड्याची चटणी
हो म्हणजे खेकडा मला घरी नाही बनवता येत पण एक हॉटेल आहे आमच्या इथे तर तिथे आम्ही घेऊन जातो ते बनून देतात खूप छान बनवता म्हणजे सूप पण बनून देतात. परत ग्रेव्ही पण देता आणि लतपत पण देता मसाल्याच इतकं छान बनवता ना. तुम्ही आले कधी तर ग्रँड स्वस्तिक म्हणून एक हॉटेल आहे. नांदूर नाक्याच्या रोडला तिथल्या ते जा घेऊन ते बनवून देतात मग चार्ज घेता बनवायचा.
अच्छा. ठीक आहे ना चालतय काय हरकत नाही ते ट्राय करून घेऊ तस आहे.
हो हो हो बाय हो हो हो चालेल. चल बाय.